येत नाही का आवाज?
हा येतोय.
हा झाला का चहा पाणी मग?
नाही अजून थोड्या वेळाने करेल, तुमचं झालं?
हो आता एवढ्यातच झाला. म्हटलं थोडंसं बोलून घ्यावा मग स्वयंपाकाची वेळ होऊन जाते ना.
हो आताच थोड्या वेळ नि स्वयंपाकाला लागाव लागेल.
हो तेच, तेच. सकाळी उठले की स्वयंपाक, संध्याकाळ झाले की स्वयंपाक. काय बनवायच त्याच्यातच दिवस कामा मध्ये ते दिवस आणि काय बनवायचं त्याच्यामध्ये निघून जातो.
हो ना ते रोज डिसाईड कराव लागता. आता काय बनू, नंतर काय बनुव, सकाळी काय, संध्याकाळी काय दुपारी काय चालूच असतय ते.
हो बरोबर हम्म. म्हटलं साबुदाण्याची रेसिपी साधू साबुदाणा वडा बनवलेला होता की.
हा साबूदाणा वडा कसा बनवत तुम्हाला माहितीय का?
हो म्हणजे अ मी ज्या पद्धतीने बनवते अस तोम्ही कसा बनवता? असं वेगळं, वेगळं म्हणजे एकमेकांनी थोड सांगितलं तर बर होतं ना मग.
हो, हो तुम्ही सांगा बर कस बनवता?
हो ना अच्छा मी ना आधल्या दिवशी का अ म्हणजे जसं आता सकाळी उपवास हे तर आज रात्री नाही का साबुदाणा भिजत घालायचा. आणि मग सकाळी नाही का
हॅलो.
काहीतरी काम सकाळी नाही का अ त्याच्या म्हणजे बटाटे उकडून घेते मी. अ बटाटे उकडून घ्यायचे. हिरवी मिरची वगैरे ना. मिक्सरला लावून घ्यायची. आणि थोडसे शेंगदाणे पण भाजून कटर करून घ्यायचे जाड बारीक. आणि बटाटे मग तेच कुस्करून ना साबुदाण्यामध्ये टाकायची हिरवी मिरची टाकायची. मीठ वगैरे आणि शेंगदाणे वगैरे. आणि ते मस्त छानपैकी कुस्करायच आणि छोटे छोटे बॉल करायचं त्याचं. आणि ते तळायची. अ थोडस म्हणजे कुरकुरीत होवू द्यायचे वरण. कारण काय ते लगेच नरम होऊन जातात. ते नरम झाले ना खायला चांगले नाही लागत. ह म्हणजे, थोडसे कडक झाले ना तर छान लागत. आणि दही आणि चटणी सोबत हम छान लागतात खायला अस. आता एकादशी येईल तर तेव्हा मग ते करावेच लागतील. तुम्ही करता कि नाही उपवास मग?
हो. मी साबुदाणा बनवते ना. मी पण तसेच करते. पहिल्या त्याला आदलं रात्री हे भीजू घाल ते. भिजू घातल्यावर मग कसा सकाळी पटदिशिन कराव लागत. सकाळी भिजू घातला तर मग, तो भिजायला वेळ लागतो. त्याच्यामुळे करायला पण वेळ होतो ना. हा.
ते तर आहेच. हा बरोबर आहे. आईस कोणी दिली पुरी लाल हो. कोणी कसं लाल मिरची घालत कोणी हिरवी मिरची घालत. हम. ते जे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून हो.
हा ते का मी पण बघितलेलं आहे. की काय काही लोक लाल मिरची पावडर टाकतात वगैरा. मी ते कधी खाल्ले नाही. मला ते आवडत पण नाही. ते बघूनच मला कस तरी होत म्हटल
शाबुदाणा म्हणा, शाबुदाणा वड म्हटला की त्याच्यामध्ये हिरवी मिरचीच पाहिजेल. तरच तो एकदम छान टेस्टी लागतो. लाल मिरची नि काय
त्याला भेद दिसतो.
हम्म. लाल मिर ते काय टाकून. हा दिसायलाही. आपली हिरवी मिरची टाक ले छान दिसतो आणि टेस्टी पण लागतो. पण ते लाल मिरची टाकतात काय काय तर मला अजिबात आवडत नाही. मी असा कसा सिम्पल बनवतो.
हम. नाही हिरव्या मिरचीचे टेस्ट पण लागतात आणि दिस सायला पण छान लागतात आणि खायला पण टेस्ट असतात.
हो. दिसायलाही छान लागतात. खायलाही टेस्टी लागतात.
हम.
ते काय बोलतात. अरे ब काहीतरी आता बोलणार होते. विसरले मी. हा मी पण मते कशी काय बोलले?
म्हटलं चटणी आणि शेंगदाण्याची चटणी नाही तर दहयासोबत. छान लागतात खायला ते गरम गरम.
हा काय काय खातात दह्यासोबत. काय काय शेंगदाण्याच्या चटणी सोबत खाते. मला शेंगदाण्याच्या चटणी सोबतच आवडत. दह्यासोबत मला नाही आवडत तुम्ही कश्या सोबत खाता?
चटणी सौदानी पण असलं पण मी खात नाही सोबतच खाते.
हा मला ही चटणी सोबतच आवडतं शेंगदाण्याच्या.
हो हो तेच्या सोबत छान वाटते. शेंगदाण्याच्या चटणीमध्ये तुम्ही कोंथीबिर पण घालतात का म शेंगदाण्याची चटणी कशी बनवता तुम्ही मग?
शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्या शेंगदाणे भाजूनच करते मी ते. त्याचे म कोथंबीर वगैरे नाही टाकत मी.
नाहीत का हम्म हम्म हिरवी मिरची टाकत असाल ना भाजून.
काय बोलताय?
हिरवी मिरची टाकत असाल ना परत त्याच्यामध्ये.
हा तेच टाकते ना हिरव्यामिरची, लसूण असतं त्याच्यामध्ये मग फोडणी देते जिऱ्याची, मोहरीची.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
हा छान लागते ती मला आवडते.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
हम्म.
हा डोश्यांसोबत पण तशीच चटणी लाग
डोश्यासोबत बनवते पण ती वेगळी बनवते मी म्हणजे चाबूदाणा चाबूदाणा तर आपण असं नॉर्मलच खातो त्यासोबत काय काय खातात दही पण ज्या वेळेस शाबुदाना वडे बनवतो ना त्यावेळेस मग शेंगदाण्याची चटणी बनवते म त्याच्यामध्ये मी जास्त काय नाही टाकत शेंगदाणे असतात हिरवी मिर ची आणि लसूण त्याची पेस्ट करून अ जिरे, मोहरीची ची फोडणी देते पास ही फक्त वडया सोबत खाण्यासाठी आणि मग ज्याळेस इडली डोसा बनवतो आहे ना त्या वेळीस वेगळी असते मग त्या त्यामध्ये मग त्याच्यामध्ये मी टाकते खोबरं, शेंगदाणे आणि ते डाळ असतं बघा डाळया हा ते ए आणि हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर हिची पेस्ट करून त्याला मग मोहरीची फोडणी देते.
म्हणजे हे थोडं थोडं घ्यायचं काय शेंगदाणे, डाळ आणि खोबरं जे आपले सुखं खोबरं तेच ना तेच घ्यायचं
अ नाय नाय ओल खूबरं घ्यायचं आपण हे ए इडलीच्या चट्टे सोबत खायचे असेल ना तर मला तर सांगते मी पहिल्यांदा काय करायचं अ ओरा नारळ घ्याचं ओला नारळ त खोबरं असतना ते ते घ्यायचे आ त्याच्यानंतर शेंगदाणे घ्यायचे भाजून आणि लसूणचे एक का दोनच पाकडे घ्यायचे आणि हिरव्या मिरच्या पाहिजेल आपल्याला तिकट त्याच्यानुसार घ्यायच आणि ह्या सगळ्याची पेस्ट करायची एकत्र. ती पेस्ट केल्यानंतर त्याला फक् त मोहरी, कडीपत्ता फक्त ह्याचीस फोडणी द्यायची, बाकी काहीच नाही टाकायच, फक्त मोहरी, आणि कडीपत्ता. भारी लागते, एकदम टेस्टी लागते.
तडका द्यायचा त्याला, हम, हो ना, ह- ह- ह, हा, अच्छा- अच्छ मी, भरपूर वेळेस करण्याचा प्रयत्न केला होता, पण ते मला ना, जमलीच नाही ती चटणी. मी, कधी ते शेंगदाणे, आणि डाळ्या घेऊनच केलेली, खोबरं टाकलंच नाही, याची इडली सोबत खाइ डोश्या सोबत हो, आता, तुम्ही सांगितली ना, मी नक्की करून बघेल तशीच.
हा, तुम्ही आठवणीने ना, खोबऱ्याचा एक तुकडा तरी टाका. एकदम, भारी टेस्ट येते, हो मला ते आवडतच, काय -काय लोक फक्त खोबऱ्याचेच बनवता, माहितीय का,
हो, हो, हो, पण ते खोबरं, भाजायचं का कसं, डायरेक्ट तसच मिक्सरला लावायचं? हॅलो!
आणि थोडीशी कोथिंबीर, पाहिजे नेलस तर, तरी टाकायची, आणि ती पेस्ट करायची.
हा,
त्या वर, कडीपत्त्याची फोडणे द्यायचे, मग ते छ- छान लागत.
हम् -हम् -हम्- हम्म -हम्, किती, किती प्रकारे चटणी वगैरेची, हो,
प्रकारे आहे, हॉटेलमध्ये फक्त आपल्याला, खोबऱ्याचीच भेटते.
अच्छा, म्हणजे त्याचे शेंगदाने, वगैरे काही नसतं ना.
नाही -नाही -नाही, आपण खातो ना हॉटेलमध्ये,
हो, हो माहिती आहे ना. मी तरी म्हणायचे, किची टेस्ट कशी, आपल्या घरची कशी वेगली टेस्ट लागते. ते, ही दहालची का, खोबऱ्याची, तेच कळायचं नाही. असं,
तेच, ना त्याच्यामुळेच, तुम्ही एकदा करून बघा, खोबरे टाकून कधी, बनवलं त इटली वगैरे,
आता मागे, इडली वगैरे बनवली श, तेव्हा नाही जमल्या, पण आता बघेण, आता रविवारी वगैरे, कस, मुलांना वगैरे सुटी राहते ना, सुटीच्या दिवशी केलेलं बर नाही तर मग ते ना, डबल- डबल हम, म्हणजे कस डब्याला मग ते देताना येत ना, इडली वगैरे त्याच्याने पोट, नाही भरत अवो, असं होऊन जाते, भाजी करावीच लागते, भाजी, पोळी हो, ते पण सकाळी, आजले त असं, हो, मग काय. डबल, डबल कुटाणा होतो मग त्याचा, असं होऊन जाते ना, मग ते.
इतर वेळेस, घाई, घाई पण होते ना आपली, हे बनवा, ते पण बनवा.
हो, सुटीच्या दिवशी निवांत, असतो ना आपण.
हा, निवांत, सगळे लेट उठत तर, आपल्या झालेलं असतय. करण,
हो, पाप आपल्याला ते सुटी नसते, सगळे लेट जरी उठले तरी.
ह्म, आपले काम चालूच असतात, असं होऊन जातं ना.
आपले काम चालू असतात, आपल्याला बसू पण वाटत नाही ना. काय असल तर आपलं, घरी असून, हां. सवय होऊन गेलेली असते, काही ना, काही ना, काही काम करतच असतो, आपण.
बरोबर ये तेच तेच.
हो हो, चालत, ठीक ये, तुमच्याशी बोलून, बोलून छान वाटलं.
अं मला पण छान रेसिपी, ऐकायला मिळाली. चालेल मग हं, ठेवते ओके.
चालतय, बाय.
बाय